हम्म. चा ना का का कुठेहीिला नाही का म्हणजे पावसा्यात असं फिरायला वगैरे?
नाही पावसाळ्यात नाहीच बघायचे.
टेल. गेला तर असं गोकाकला गेला ना तर गोडचन मलकी म्हणून पॉईंट आहे बघा तो. मधी एक असा बघितलंय का तुम्ही? गोडचन मलकी गोकाक साईडला
गोकाक वगैरे नाही हो तिकड नाही.
ह म्हणजे तिथं गेला ना तर गोडचल मलकी म्हण एक पॉईंट आहे. गोकाक साईडला. म्हणजे तिथं कसं आहे जास्त कोणाला माहित नाही य फॉल्स पण छान आहे. दोन तीन किलोमीटर पहिले चालत जावं लागतं आतमध्ये. ह मग आतमध्ये चालत केल्यानंतर मग सगळं अस. का छान आहे फॉल्स बघण्यास काय. नाही सेप आहे मेन म्हणजे. हा वॉटरफॉल आहे असे मोठे मोठे दगड आहेतेत.
हा.
आणि मध्ये वॉटरफॉल आहे म्हणजे जपूनच आहे त पण रिस्क अस तरी पण जपून गेला तर आता छान आहे. मग आतमध्येध्ये सगळं असं बसलेलं आहेत कनच म्हणा. ते शेंगदा शेंगा वगैरे सगळ आत. मध्ये आहे पण दोन तीन किलोमीटर असं काहीच नाही असं.
हा हा काय नाव काय म्हटलं.
गोडचन मलकी.
गोडचन.
हा गोडचंद मलकी याच्यावर लोकेशन मध्ये टाकला तरी पण येईल.
हा हा हा.
शन फक तीन किलोमीटर पाठीमाग घेऊन जातं. मग तिथून आतमध्ये चालत जावं लागतं.
हा हा हा.
वाफत गर्दी असते म्हणजे कळतय तिथं थांबलं तर. हम्म इ दौन्या फार छान आहे बग्न आफ्रिका.
हम्म हम्म भरपूर आहेत बघण्यासारखे.
हो बघण्यासारखे भरपूर आहेत माहित असायला पाहिजे खरं एकदा निघाले की पटपटपटून सगळे पॉईंट बघून होतात
होय फक्त जरासं कस माहिती ते असायला लागत बघा सगळ्याची
पाहिजे हो हो माहिती असायला पाहिजे माहित असली तर बघायला येतय
होय
देवदर्शनाला तेन कुठे गेलात
देवदर्शन असते आमचं वाडी नरसोबाची पुन्हा महालक्ष्मी ज्योतिबा
हम् हम्म हम तुळजापूरला जाता काय
जाता म्हणजे माझं इकडच माळ सासरच आहे ना मग कमी लग्न झाल्यानंतर ना मग तेव्हा गेलेलो
हम् ते हळदीचे वगैरे त्यासाठी आम्ही पण वर्षातुन एकदा जातो तुळजापूरला
हो काय हा पुन्हा जेजुरी
हा हा ह जेजुरीच्या खंडोपाला हम् हम् पण वर्षात ना एकदा नॉनव्हेजचा नैवेद्य घेऊन देवीला दर्शन घेतो तिकडे
हा म्हणजे देवीला नॉनवेज चा नैवेद्य चालतोय का
हो चालतोय आम्ही आम्हाला तर गर्भ गुडी मंदिरामध्ये दर्शन लायनित न गेलं की मंदिरामध्ये डायरेक्ट नॉनव्हेज नैवेद्य घेऊन जातात
हम्
भटजी नेमलेले असतात ना ते अभिषेक वगैरे करून देतात
हे मी ऐकलं नाही ना कधी की म्हणजे तुळजापूरला नॉनव्हेजच्या नैवेद्य लागतोय तेे
हो हो तुळजापूरला घेऊन जातो आम्ही म्हणजे एक एक करणारी व्हेज पण करतात आमचा म्हणजे सावजी हचा नॉन व्हेजचा आहेत आणि आम्ही तिथं जाऊन करतो
तिथे जाऊन करायचं आणि
हा हा तिथ हा तिथं नैभद दाखवायचं सुहासनी करायच्या
हा
आणि घरला आल्यानंतर आणि नॉनव्हेज चा निवेद करून आपल्या म्हणजे घरात त्या देवाऱ्यावर नॉन व्हेज चा‌ नैवेद्य करून आणि सवाहनी वाडायच्या पाच
हां हां
अशी पद्धत आहे आमच्याकडे
हम् हम् हम्
तुमच्याकडे व्हेज चा नैवेद्य काय
व्हेज चा असते होय म्हणजे पोळ्या वगैरे काहीतर असतात वाढतं.
हा हा हा मग तिथं जावुन नाही करत तुम्ही,
नाही नाही तिथं नाही म्हणजे कसं तिथं निवेद आम्ही आता गेलो तेव्हा का दावलाच न्हता सोडा आ् फक्त पाया पडुन वगरे आलेो.
हा हा हा हा आमच्या नाही गेलं की कंपल्सरी ते सगळं करूनच यायचं.
हा हा
म्हणजे इथ म्हणच्या मंदिरात कवडीची माळ मध्ये असते माळ असते ते कवडीची मग तेी सासुबाई घालतात.
हम्म हम् हम्!
ती घेऊन आम्हाला जावी लागते तिकडे.
हम हम!
मग ते घेऊन गेलं की सगळं ते नैवेद वगैरे करूनच यायचं. आणि घरी आल्यानंतर आणि करायचं नैवेद्याचं.
ते काय प्रत्येकांची असं पद्धत वेगवेगळी
पद्धत वेगवेगळी असते आणि आता ते पण आता भटजी मध्ये कसं झालंय तिथल्या तिथं आपण सांगितलो ना नॉनव्हेजचा नैवेद करा म्हटलं तर, त्यांनी आपल्याला पूर्ण ताट करून देतात.
होय!
तुळजापूरला मग आपण तोच ताट नैवेद दाखवून आपण जेऊन येऊ शकतो आणि वेजच पण पुरणपोळीचं ताट पण त्यांनी करून देतात.
हा!
आपल्याला काय पाहिजे वांगी, बटाटा काय पाहिजे? ते सगं नैवेदाला करून देतातात. हा! ते त्यांनी करून देतात आपल्याला डायरेक्ट ताटचं देतात.
तेच नैवेद्य दाखवायचं तेच आपल्याला जेवणाला किती लोकांना पाहिजे ते सांगायचं. त्यांनी करून ठेवले असतात तेच जेवायचं आणि यायचं. आता सगळं सोपं झालंय.
होय सगळं सोपं झालंय खरं आता. पण मंदिरात पण गर्दीगर्दी भरपूर असते.
फार गर्दी आता आम्ही गेल्या वेळी गेलेलो तर अभिषेकचे बाराशे रुपये तर त्यांनी घेतातच घेतात
हम्म!
आणि ह्याला म्हणजे ऑनलाईन केलेलो आम्ही
हा!
अ सगळे ते म्हणजे दर्शनचं.
हा!
दोनशे रुपये पर हेड. ते केलेल ऑनलाईन मध्ये हा दर्शनासाठी. मग तिथं जाऊन बघितलं तर दोनशे मध्ये पण आम्हाला चार तास थांबावे लागले. फ्री मध्ये तर पाच-सहा तासचं आणि पाचशे रुपये मध्ये पण एक लाईन होती पाचशे रुपयाेची पण असं
हम्म हा!
त्यामध्ये पण आता हे पाचशे रुपये लाईन हजार रुपये लाईन.
त्यात पण काय लोक कशात कशात पैसे काढ -तील काही सांगता येत नाही.
नाही आता पण बांधकाम चालू केलेत वाटतं तिथे मग त्यामुळे डायरेक्ट हा, मंदिराचं ते पाटिमागच्या साइडला गोमुख होतं एक
हा हा!
मग ते गोमुखाचं पाणी बंद झालेलं होतं.
हम्म!
म्हणजे पहिला कशी पद्धत होती तिथं ते गोमुखात स्नान करूनच दर्शनाला जायचं अशी पद्धत होती.
हा हा!
मग ते काय तरी बांधकाम करता आणि ते पाणी पूर्ण अटलेलं होतं
हा.
मग गोमखातून पाणी येत नव्हतं मग काय लोकं हॉटेलमध्ये जायचं हॉटेलमधन अंघोळ करून जात होते मग ते परत आता गोमुख चालू करालेत
चालू करायल्यात हा
हम हम त्यामुळे ते बांधकाम असल्यामुळे तर तिथं फार गर्दी पण आहे आणि दर्शनाचे पाचशे रुपये हजार रुपये अस
आहेत व्हय मी काय आम्ही पण गेलेलो तेव्हा ह भरपूर गर्दी होती खूप तरी दोन तास तरी दोन अडीच तास तर लाईन मध्ये थांबलेलो
ह ह आम्ही कसं जातो सकाळी सकाळी नैवेद्य करून घेतो सगळं आदल्या दिवशी अभिषेक करतो रात्री मग दुसऱ्या दिवशी सकाळी नेवेद्य करून ते नैवेद्याच ताट घेऊच दर्शन लाईन मध्ये थांबतो
हा हा.
दर्शन लाईन मध्ये तरी पण चार पाच तास जातात
हम हम.. व्हय. तरी वेळ लागतोय सोडा कारण गर्दी भरपूरच असत्या नाही
फार गर्दी भरपूर गर्दी. हम्म! आम्ही मंगळवारी गेलोलो. तर मंगळवारी पण शुक्रवारी पण देवीचा वार म्हटल्यावर फार गर्दी असते. हा जायचं म्हणजे मग रात्री जायच बघा देवीला बघायला जायचं असलं तर
हा हा आम्ही आमची आम्ही तिथं रात्रीच्या टाइमलाच पोहोचलेलो बघा जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा
होय काय अभिषेक रात्री बारापर्यंत असते तिथ आणि
होय काय? हा हा..
हम् हम् रात्री बारापर्यंत अभिषेक करतात
हम्म. आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी पण भरपूर गर्दी व्हायला तिथं पण बांधकाम चालू आहे हम. क कळ होय तिथे कस कळस आता सोन्याचा कळस बसवलाय नाही हा सोन्याचा बसवला आता तिथे कळस पण होय म त्या त्यामुळं गर्दी भरपूर असत्या पुन्हा काम आणि साई साईडची चालू आहे. होय.
गर्दी पण फार वाढली असेल एवढा सोन्याचा कळस बसवलाय देवीला म्हटल्यावर
गर्दी वाढल्या तसं बांधकाम पण ते थोडासा जुनच होतं नाही मग आता त्याला पॉलिश वगैरे चालू आहे सगळं व्यवस्थित
हम् होय ना. हम्म हम्म हं. आणि काय म्हणता? गेलेला का मग ते क कळसवर बघून आला काय?
हो आले की बघून आली की.
आम्ही गेलो नाही महालक्ष्मीला, इंडिहून टिफिन तर काय गेलो नाही जायचं याच्यामध्ये पेपरमध्ये वगैरे आलेलं पण
हा हा.
हा अच्छा ताई. एक मिनट हं.
हम्म.
पेपरमध्ये वगैरे आलेलं महालक्ष्मीला कळस बसवलेला.
हा होय. ते काय महालक्ष्मीचं दर्शन घेतलं कि तितन पुढं रंकाळा आहे, रंकाळा बघून बघू शकतो आपण
होयं रे जरां शांत. शांत फिरण्यांसारखं मुलांना पणं एन्जॉय ते.
हां मुलांसाठी पणं आहे झोकां वगैरें लहांन मुलांसाठी आहेतं.
हो की नाहीं आणि आंता ते हे पणं आलेत की हितं. हां बोटिंग वगैरें पणं केलेत तं ते उड्यां मारायचं वगैरें केले. ते. पहिलां नव्हतं. फक्तं गार्डन तेवढंच होतं. आंता हे सगळे आंणून ठेवलेत नां.
हां. ते कायं मं
अनेक नवीन आलेय बघां ते. बं बैलाच कायते आले बघां ते बैलांवर बसांय जं पले. कंट्रो होतं नाहीं वो पडतांत ते.
हां हां. ते गोलं गोलं फिरते ते कायं. हां हां हां. हां हां.
म्हणजे मुलांना गेल्यानंतर खरं फांर पैसे हे पन्नास रुपये, शंभर रुपये तिकीट.
होयं. ते तरं हांय.
ते काढूंन फीरवंत बसायचं. ती गांडी एक असतांत.
हां.
त्यां फिरवांयच्या गाड्यां.
होयं. लाईट व त्यां रिमोट वरच्यां.
हां रिमोट वरच्यां. त्यां तर फांर हांय तिकडे आणि फिरांयला स्पेस पणं आहे नां तिकडे.
होयं भरंपूर आहे. आणि कसं शनिवार रवीवारची गर्दी भरंपूर होत्यां तिथं.
होयं. रस्तां पणं चांगला आहे असं फिरण्यांसारखं लांबलचक आहे.
होयं.
थोडं खडतरं वगैरें असलं तरं रस्त्यांवर असलं तरं प्रॉब्लेम होतं खेळांयला. हं. आंता हे छान रस्तां असल्यामुंळ खेळतांत मुलं.
हम्मं.
हं. आणि कां म्हंण पन्हाळांवर गेलला. ते गाड्यांत जाई पन्हांळा तिथे पणं टांयर टांयगर आलेलो म्हंण नां मधे. ते कुंठलं तरं गार्डन आहे बघां वेगवेगळ्या पक्षी असतांत तिथं.
पन्हाळ्यांच्या तिथं.
हां पन्हाळ्यांच्या चितं. मध्यें म्हणजे पणं चार वर्षापूर्वी. कुठलं तरं आहे बघां तिथं सगळ्यां प्रका कांचे बर्ड्स आहेतं. कुंठलं तरं गार्डन आहे. पन्हाळ्यांच्या अलीकडे सांगित
तिथं एक गार्डन आहे सोडां ते पन्हाळ्यांच्या तिथे एक.
हां हां. पक्षी म्हणजे वेगळ्यां टाईपचे पक्षी असतांत म्हणजे तिथे. हम्मं. नां मलां पणं आठवतं नाहीं आहे नां तिथं पणं म्हणजे आम्हीं गेलो
पणं नळलां कायं बघण्यांसारखं किल्ला आणि ते गार्डन तेवढंच
हां तेचं की गार्डन तेवढंच ते गार्डन पणं छान केलेत ते हां पिटलं बाकरी हां छान असतं पिठलं भाकरी वांग्याच भरीतं असं छान होतिकव
पूंर जुनें आहेतं नां ते
हम्म भरपूर जुनं आहे प्रतापगडला पण ते तिकडे गेला पण झुणका भाकरी फेमस वांग्याची होय तिकड पण तेच म्हणजे जिथं थंडी असते ना तिथं कण कणस ते शेंगा ते अ झुणका भाकरी हे सगळ्याकडेच आहे
आता आंबोलला पण गेलेत
हम्म
आणि काय म्हणता?
अजून काय नाही बघा.
नाही ते हच्यामुळे स्वीटकॉर्न ची भजी वगैरे पण छान प्रतापवरला एक नवीन बघितलं तिथून
प्रतापगडला?
हम् स्वीटकॉर्न कॉर्नची भजी केलेली होती. ह फार छान केले होते, घरी पण ट्राय केले एकदा मी स्वीटकॉर्न चे भाजे पण ते फु तात फुटतात फार रिस्क ते ते हे हा म्हणजे मिक्सरलाच सगळे दाणे व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजेत ते समजा एक दाना आख्खा असला
बाजर बारीक नाही करून नाही केलं तर?
नाही नाही नाही उडतात
होय काय म्हणजे मी कस मी पण युट्यूबला व्हिडिओ बघितलेला आणि मी सेव करून ठेवलाय करायचं म्हणून
नाही फार उष्क म्हणजे दाणे बारीक व्हायचे ते उकडून बारीक करतात ना पहिला हे तसे पण बारीक करायचे खरं सगळे दाणे बारीक व्हायलात का बघायला पाहिजे ते एखादा दाना असा अख्खा पडला ना तर तो उडतो पट्टा करून तोंडावर कस तेलात त्यामध्ये दिस त्यांना काय माहित असतं त्यांनी बरोबर करतात ना ते आपण काय तर नवीन ल्याला करायला जायचं आणि काय तर उडून हा काय तर उडवून बघायचं अस होतय माझं पण ओढलंय एकच म्हणजे असं एखाद जाणार तर राहतोच कि ते बारीक करताना पण ओब म्हणजे ते काय एकदम गिर एकदम बारीक करायच नसते
हम् हम्
असं ओबड धोबड बारीक होतं ना ते
होय
हम्म त्यामुळे ते एक रिस्कच आहे पण छान लागतात फार भजी हम्म भजी तर छान लागत ते